हॅलो.
हां बोला.
हा आवाज येतोय ना.
हो हो येतोय तुमचा माझा येतोय का? बोला आता माझ्याकडे वेळ नाहीये पण बोला.
बर बर.
हम्.
झालं का जेवण ते
नाही मी आता बघा फटकन जेवणच उरकलं माझे च आताीटिंग आहे ती वाजता
होय का हा हा.
ते मीटिंग अटेंड करायची होती मला. तोपर्यंत होईल आता चार पाच मिनिटे ती आहे माझी ऑनलाइन दुसरी
बर बर.
हम्म.
किती वर्षी झाले अजून पण तुमचं जेवण नाही.
नाही जेवण जेवण केले मी मी काय एक चपाती खाल्ली आता काता माझं टायमिंग निघून गेलाय जेवायचा त्यात माझी म्हणू आली नाहीये ती आ. नाही म्हणून ही येऊन बसली मांडीत माझ्या तिची मम्मी नाहीये तर हम्म. तिचं टेन्शन आलंय मला ते खरं तर
हम हं. हो ते
वस.
हॅलो.
हां बोला.
काय म्हटलं तर आवाज करत आता
हा ना.
हो.
आता येतोय का?
हो हो येतोय.
हम्म बोला.
ह फिरायला व कुठे गेलताय का तुम्ही?
नाही हो या वर्षी काही नाही बघा जमलं का तर आ. मला वाटते आता लवकर आम्ही एम ए मध्ये आता गेलो होतो ना वॉटर पार्क ला उन्हाळ
हो हो हो हा.
हम्म मेच्या आधीच गेलो होतो मार्च मध्येच त्याच्यामुळे काय नाही म्हणलं तर परत
माझं कसं असतं मुलगी आणि मी एकत्रच जाते ना. त्यामुळे तो डबल डबल खर्च होतो ना मुलीला सोडून नाही जात मी
बरोबर आहेक.
हम्म ते
आम्ही पण दर त्या वर्षी फिरायला वगैरे जायचो पडत परत वॉटर पार्क तर फिक्स असते आमचं पण होर सगदा मजा ेत छान नडतर
हा हं.
हो.
आम्ही पण आमचा खूप आमचा इथला सगळा ग्रुप जातो ना बस करून मग
हा का हा.
हम्. कामुळे आहे.
हो.
तुम्हाला असं म्हणजे कशाच आवड वगैरे काय आहे का नाही. काय बनवायचं म्हणा परत घरी
म्हणजे कशाच्या बद्दल रेसिपी म्हणताय.
रेस. रेसिपी पण नाही तर आता काय पण आपण ऑनलाईन वगैरे बघुन म्हणजे काय पण घरी
मी मी टेलरिंग काम करते तर माझं असत चालू. आता मी गणपती बाप्पांसाठी आसन तयार केलेले आहे समय आसन तयार केलंय.
होय.
परत वॉल हँगिंग तयार केले. स्वतः यूट्यूबला वगैरे पाहू.
हा. चांगलंय मग मला पण म्ह हा हा. मला पण असं काय पण बघून ऑनलाईन वगैरे बघितलं ना म्हणजे बनवायला खूप आवडत सारखं काहीतरी काय हो. परत मध्ये काय हे. आता मध्ये मला दिवस गेलते ना तेव्हा मग ते ह्याच अ पेंडल्स वगैरे नसतात का ह्याचं मंगळसूत्रच मोती
हम् हम्म हम्म हम्म.
मोरपकच वगैरे तस मग सगळं आणून मग म स्वतः बनवायची घरी
अच्छा अच्छा.
हा परत कस इकडं गावी आलते पर आजीला बरं नव्हतं माझ्या मग तेव्हा कस इकड आले की दोन का तीन महिने इथंच केलं माझं. मग जाऊ दे मण खरं सोडलं नंतर न कसं राहिल्यामुळे झालं नाही मला आपण
हो ना मला पण आवडतं काय काय शिकायला पण
ह कस होत माझं काय तर करावं म्हण म्हटलं. अस काय तर चालू करते परत गावी जायचं होतय माझं. मग इकडं आलं कि ते तिथंच बसते माझं काम सगळं.
हो ना.
हा आणि आता तर काय होतच नाही हे लहान बाळ आहे ना माझं आता थोडं मोठं झालंय की मग करायचं.
आता काही नकाच करू आता कसं ती बारकी आहे ना
हो हो मुलगी काय माझी शांत होती ती अस म्हणजे काय त्रास देत नव्हती मला
हम्म
पण आता मुलगा लहान आहे पण ह्यान कसं आहे आता पुढं कळणार.
बरोबर
हा ह
पण ते बरे आहे आपल लवकर
ब्लाऊज वगैरे शिवताय तुम्ही हा हा आता ब्लाऊजचं पण म्हणजे खूप आहे असं सगळं शिवायचं वैगरे तुमचं म्हणजे असं ब्लाउजचं काय रेट आहे त्याचा.
आमच्या इथे माझ्या इथे मी आता सत्तर रुपये कटोरीला घेते आता वाढवणार आहे मी त्याचे. साधे ब्लाउजचे सत्तर रुपये
हा हा
हम्म आणि अस्तरचे साधा ब्लाऊज दीडशे रुपये अस्तर लावून, दोनशे रूपये.
हा, डिझाईनच वगैरे असं काय असेल तर?
पॅचवर्क असतील तर, तसे घेते चार्जेस अडीचशे-तीनशे-साडेतीनशे.
हा.. हां..
ड्रेसचे पण तसेच. साधा ड्रेस असेल तर, घेते तीनशे रुपये.
हा.. हा.
आता जे ब्लाऊज असतंय, काय नाही त्याला डिझाईन नाही, काय नाही कटोरी नाही काय नाही फक्त. जर सिम्पल जरी शिवायला टाकलं, तरी पण चारशे घेते ती. चारशे नाही तर
बरोबर-बरोबर.
हा, तेवढंच आहे. इथ आता मी गावी आले की इथं शिवून घेतला ना हेणे म्हणजे दोनशे पर्यंत चांगलं छान छान डिझाईन किती म्हणजे छान शिवून देते ती.
अच्छा अच्छा
हा.
आमचा कॉलच लागणा झालाय, काय वैताग आला सकाळपासून. एवढी मेहनत केली, सगळ्या मेहनतीवर पाणी आ आता हे जे केलं, त्यांचे चार्ज तरी मिळतात की नाही? काही पण... अं, जेवढे जेवढे कॉल झालेत, तेव्हढ्याचे तरी गृहित धरतात.
देतेत-देतेत.
देतात ना? का तीसंच झाले पाहिजे?
नाही-नाही देतील, तसं काय नाही. आता एवढं तर सबमिट केलात ना म्हणजे देतील ना.
हम्.. त्याचं काय आता, म्हणायचं पण
ते परत दुसरं टास्क वगैरे, आले का नाही तुम्हाला ते ट्रान्स्क्रीशनचं?
नाही आले बघा. हेच पूर्ण झाल्याशिवाय कसे येणार?
हा. का, मला याआधीच कॉलच्या आधीच ते टास्क आलेलं
हम्.. हम.
हा. मग ते परत नंतरनं, आता कसं दररोजचं दोन दोन दिवसाला. आता परत यायचंय बघा, सोमवारी नाहीतर मंगळवारीच येणार होते. सगळ्यांना.
देणारआहे अच्छा-अच्छा
ते लय असं, म्हणजे लक्ष देऊन ऐकावं लागतंय सगळं.
हो, ना?
जसंच्या तसं, लिहून पाठवायचं त्यांना
अच्छा-अच्छा
हा माझ्या पण मुलाला, आज आंघोळ घातली कधी बघा साडेबारा वाजता. अजून झोपायला तयार नाही. त्यांना नुसतं त्याला, पाळणा हलवत बसले.
हम्-हम्
हा, झोपतच नाही.
आमची पण इथं, मीटिंग चालू झाली आहे.
हो, का?
हम्म् थोडंस तर तुम्हाला सांगायला पाहिजेल होतं की आता ते लेट ते जॉइंडिंग लेट जॉईंडिंग केली की, मला फरक कळायचं नाही ना त्यातला झालं का आता, किती मिनिटं राहिल्यात? आठ अजून दोन मिनिटं हम्.
तुम्ही ना मला सांगितलं असतं तर मी परत गलेले असते नाही तर
नाही माझ्या लक्षातच नाही मी ते करेपर्यंत तुमचा कॉल आला मला टाईप करेपर्यंत
हा का हा हा.
काय हरकत नाही काय हरकत नाही मी पण ते नवीनच जॉईनिंग केली ना ते त्यात त्यामुळे ते जाणून घेणे सुरुवातीला कर
हा हा हा
बाकी नाही काय विषय ते का लगेच होईल माझी पण कसं नवीन आहे ना मी तर का करणे गरजेचं आहे ते
तेच कि तुम्ही किती जण असता घरी मे अस जॉईंट फॅमिली मोठा आहे का काय म्हणजे
आमची मोठी फॅमिली आहे आमची नऊ जणांची फॅमिली आहे. हे नवा नंबर आहेम्ही लहान आहे पण आमच्यात मुंबईला असतात आणि आमच्या सगळ्यात सेपरेटच आहेत
हा.. हा.
माझं लग्न झाल्यापासून, मी सेपरेट आहे.
काय म्हंटलांत?
माझं लग्न झाल्यापासून, मी सेपरेटच आहे.
हो का हा हा
मग काय विषय माझी मुलं मी माझे मिस्टर
हा
हम्म येवढच चालेल. तुमच दहा मध्ये झालं ना तर कट करा तुम्हाला का सहाशेच्या वरती असून कि असतात पाणी
हो हो.
हम
चाल
परत तुम्हाला एक नंबर सेंड करू का नंतर
हो करा काय नाही चालेल.
हा तिच्याशी घ्या बोलून आहे तिज तिज्या बी काय कॉलच प्रॉब्लेम झाला निदान गेली येणारे कॉल तरी उचलेल
हो हो का बरं बर.
चालेल ती ती तिला ते अ अश्विनी म्हणून तिचा नंबर देते तुम्हाला.
हो हो चालत हा ठेवू का म.
हा.
हा.